मॅडम, बोला, काहीच नाही.
पाऊस, पाणी
पाऊस तर पडला किती? गावाचा कालपासून चालू झाला.
हो का?
हा
काय चालूय कॅराजचं?
किती दिवसांनी तास नाही आला? त्याच्यावर असायचे ते किती दिवसां केलेले, आम्ही पोच.
हा का?
हा
कॉल केले नाही का, मग?
केले, पण त्याचे काही पैसे नाही आले.
बोलले नसल, कॉलवर.
हा, काय माहिती, लक्षात नाही, आता लय दिवस झाले त्याला.
हा का? शाळेचं काय चालू आहे?
शाळेत नाही, मी कॉलेजला आहे आता.
हा कॉलेजचाच
कॉलेज तर चालुय ना, पण आज नव्हतो गेलो.
हा का? अभ्यास कसा चालुय?
अभ्यास, अभ्यास चालूय ना, क्लास बीस लावायचे आता.
ह, कुठं लावायचे क्लास?
तिकडं सिटीत लावायचे.
हा का? विषय किती क्लिअर निघले मागचे?
हं, सगळं ऑल क्लिअर हे, एक रिझल्ट पेंडिंग आहे फक्त.
हो का? कोणता?
ठीक आहे ती, फोर शॉप, मराठवाडा.
हं, किती सब्जेक्ट आहेत?
सब्जेक्ट काय? गणिती आठ, आठ, नऊ?
हो का? आपले चॉईस नुसार आहे का?
नाही नाही कम्पल्सरी
कम्पल्सरी आहे का?
हम काही राहते मायनर ते आपल्या पण जे मायनर राहते ते पण तिथे असला चालेल
हो हो का
हा ठीक आहे
रिझल्ट कितीवर लागलं पण मग
रिजल्ट का त्रेसष्ठ पडले
लई कामी पडले मग
ह कमी इथं विषय निघाचं राहतन कमी पडले का
मग आभ्यासाच्या मानानं काम नाही काही आभ्यासाचे ना
हा का
हम्म
शियाली
किती मिनिटं झाले थांब अजून दोन मिनिटं पण नाही झाले हम्म म आता उद्या सुट्टी काय कॉलेज ला उद्या सुट्टी आहे
नाही नाही काय माहिती पाऊस जर असलाच नाही जायचं
बराय
हा हा
बोलत बरं नाही कॉलेजला सुट्या मारल्या वर
हा बोलत नाही फोन लावते घरी फोन लाव ते घरी
बरं आहे
हो हम्म
चालेल ना
हो ठीक आहे हो ह